हा फ्री आहात का? तुम्ही तुमच्या सोबत थोड म्हणजे आपलं फेस स्टिवल बद्दल थोडं डिस्कशन करायचं होतं.
हो मॅम नक्की का हा बोलूया
ओके तर आपण काय म्हणतोय आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशात विविध भाषा किंवा विविध सण साजरे केले जातात. आणि त्या सणा म हा आणि त्या सणांपाठी माग जे काही तरी संदेश किंवा इतिहास किंवा काही तरी धार्मिक प्रथा रूढी परंपरा लपलेल्या आहेत.
हो मॅम हा
आता काही सण आपल्याला काही तरी म्हण जे जेवढे सण आहेत ते काहीतरी संदेश देऊन जातात. आता आपल्या सगळ्यात म्हणजे मोठा साजरा होणारा स सण म्हणजे दिवाळी
हो मॅम
तर दिवाळी ही पाच दिवस असून दिवाळी असं बोलतात कि अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवते. किंवा विजय मिळवून देण्याचा प्रयत्न म्हणजे कसा विजय मिळा मिळवाय चा अंधारावर असा आपल्याला संदेश देते. म्हणून आपण संध्या काही दिवाळी दिवाळीला म्हणजे संध्याकाळ होताच दिवे लाव तो लक्ष्मीची पूजा कर तो. आणि पैसे म्हणजे पैसे वगैरे पूजा करतो त्याची धनोत्रयोदिशी वगैरे असते.
हो ह
फटाके वाजवतो मुलांना परत ना आपण व गैरे साडी कपडे सगळे आनंदित असतात मुलांना शाळेला सुट्टी असते नातेवाईक आपल्या घरी येतात. सर्व काही म्हणजे सगळेजण आनंदी असतात.
हो दिवाळी हा खूप म्हणजे खूप छान सण आहे म्हणजे सगळ्यांचा आवडता सण आहे. आणि ते खूप छान म्हणजे अ सगळी पाहुणी मंडळी एकत्र येतात एकमेकांना फराळ देतात अ त्यांचे म्हणजे कपडे वगैरे खरदी घेतात खरेदी करतात म्हणजे खास करून लोक दिवाळीसाठी सुट्टी म्हणून सुट्टी पण छान एन्जॉय करतात फटाके उडवतात आणि छान छान पदार्थ त्यावेेळेला खायला मिळतात.
हो जस की लाडू चकली चिवडा गोड तिखट हो
तिखट मस्तपैकी छान असं कॉम्बिनेशन असत लोकांना म्हणजे दिवाळी म्हणजे जास्त करून खा खाण्याकडून म्हणजे खूप छान म्हणजे अ अस सण आहे आणि त्या त्यावेेळेला खूप छान पदार्थ बनवले जातात
नाही भाऊबीज त्यामध्ये देखिल हा हो तो मुलीच्या मुलींच्या आवडत सण आहे कारण आपल्याला त्यावेळी गिफ्टस मिळतात
गिफ्ट्स मिळतात हो हो हो आणि जे आता आता इकडे जास्त करून म्हणजे आता शहरामध्ये जास्त करून पद्धत नाही की बाबा म्हणजे पांडव वगैर लावायचं पण आपण जर जर जर खेड्यामध्ये बघितलं गेलं तर दिवाळीच्या वेळेला पाच दिवस पाचे पांडवांचे शेणाचे गोळे करतात तर ते छानपैकी चित्र ते जे करतात आणि ज्या दिवशी पाडवा असतो त्या दिवशी त्या म्हणजे पाचव्या दिवशी समाप्त होतात त्या दिवशी त्या छानपैकी पाची पांडवाला ते पायतेन दाबतात पांडव करून त्याच्यावर ते पाय तेम दाब त्याला शेणाच हे करतात व छानपैकी त्याच्यावर हे काय कशाचं तर हे असतं ते त्याच्यावर परत छानपैकी पोळीचा त्याच्यावर नैवेद्य लावतात ओवाळतात आणि छान ते सेलिब्रेशन सेलब्रेट करतात कारण का जास्त करून ते सण असल्या वाटत लहान मुली किल्ला बनवतात दिवाळीच्या वेळेस त्यांनी सैनिक ते न असतात छान मधे त्यावेळेला म्हणजे असं स्पर्धा पण चाललेल्या असतात की स अ किल्ले
कोणाचा किल्ला छान कोण माहिती छान सांगत
हा एकमेकांना भेटतात वगैरे आणि त्यामुळे जास्त असं छान पिक सेलिब्रेट करतात सण आणि प्रत्येक जण मग गरीब असो श्रीमंत असो प्रत्येक जण हा ज्याच्या त्याच्या पद्धतीने सेलिब्रेट करत असतो आणि त्यात जास्त म्हणजे आवड आवडणारी व म्हणजे जास्त करून हे करणारे लक्ष्मीपूजा लक्ष्मी पूजा पण खूप छान लोक मांडतात म्हणजे ऊसाचा हे ऊसाचे हेर आणून घरात जे काही देवाचे फोटो आहेत पैसे वगैरे पुजतात आपल्याकडे लक्ष्मीची म्हणजे खूप डेकोरेशन करतात ते म्हणजे म्हणजे त्यातून कि आपला म्हणजे देव आपल्या पाठीशी आहे असं म्हणजे त्या सणाच्या वेळेला पण आपल्याला दिसून येत आणि जास्त करून लक्ष्मीची पूजा केली जाते आणि आपण पण चा किंवा आपला आपण जो म्हणजे जो आपण म्हणजे खरेदी करतो किंवा जे काही हे करतो पूजा करतो पैशाची जास्त करून त्यावेेळेला खरंच मग आपली ही संस्कृती सांगून जाते की अ आपण सगळ्याचा सन्मान करतो किंवा सगळ्या ह्याच अगदी देवा प्रमाणे सगळ्या वस्तूंना अ सांभाळतो आणि त्याच
हो अगदी बरोबर म्हणजे तुम्ही आता जस सांगितल की पांडव वगैरे ते तर हे आपले परंम परा आहे रुढी आहे जी आजपर्यंत म्हणजे आधुनिक हा प्राचीन काळापासून चालूच चालूच जेव्हा अ चालत आहे हा अगदी छान पद्धत तिन म्हणजे दिवाळी की आपण अनेक सण आहेत म्हणजे दसरा किंवा गणेशोत्सव आता गणेशोत्सव येणार आहे ग तिला तर सर्व लहान मुले मोठी मुले उत्सुक असतात गणपती ते आणण्यासाठी आणि पाऊस पडताच लागलेली चाहूल आहे म्हणजे गणपती
जास्त कर आणि आतापासूनच ज्या वळेला वर्षाची सुरुवात तेव्हा ी पहि गणपती आपणणजे करून लोक सेटटवत की आम्ही पहि वर् ची साजरा करतो तो म्हणजे गणपतीचा आणि पण आम्ही आतुरतेने वाट पाहतो ते म्हजे
गणपतीची आणि बाप्पांना आवडलेला मोदक हा सर्व सर्वांच्या घरी म्हणजे बाप्पा आले की मोदक आणि खीर
हा मग अनेक मंडळ येऊन गणपती स्थापन म्हणजे गणप तिची मूर्ती स्थापन करतात तिची पूजा करतात. छान छान पदार्थात अर्पण हा अर्पण करतात ना आणि आरतीच्या वेळे सुद्धा म्हणजे लोक जास्त करून जमा होतात ते एकत्रित करणार त्यामुळं लोकांच्या मध्ये त्यांच बोलणं जास्त होतं त्यामुळे मंडळासाठी किंवा म्हणजे त्यांच्यामध्ये चांगलं नातं निर्माण होत आणि त्याच पाणी जास्त करून गणपती ज्यावेळेला जातात किंवा येतात त्यावेेळेला अनेक वेगवेगळ्या पद्धतीने देवाचे आगमन केले जाते व त्यांचा आनंद त्याच्यामध्ये त्यांनी अं सेलिब्रेट करतात डान्स ते करून डीजे डॉल बी लावून त्यांना म्हणजे वर्षभरची उस्ताह त्यात त्यांचा हम् जास्त करून आतुरता असते त्यांना हा हा
कि आपण म्हणजे पाऊस मी बोललो की पाऊस पड पडल्यानंतर पहिला सण आठवतो तो गणपतीचा तर त्यावेळी सगळे खुश असतात ह गणप की बप्पा जाताना देखील म्हणजे सर्व मुलांच्या डोळ्यात किंवा मुलीं डोळ्यात पाणी येतं.
पाणी येत जस की आपल्याला तो आनंद होतो तस सुद्धा त्यांना तुला दुःखही होत पण हा बाबा आता पुढच्या वर्षी सुद्धा बाप्पा येणार, त्या आनंदाने आपण ह्याच वि विचारांनी आपण आपलच आवडतो आणि पुढच्या सणात तशाच पद्धतीन आपण सेलब्रेट करतो. दुर्गा माता म्हणजे नवरात्र उत्सव त पण छान करतो. दांडिया खेळतात लोक, ओके. छान छान पदार्थ म्हणजे नवरात्यांच्या वेळेला अ कसे उपवास असतात. त्यामुळे लाडू, केळी, फळे, खजुरा त्या आता जास्त करून म्हणाय गेले तर आप जसे सण आहेत. त्याच्या पाठीमाग खूप, म्हणजे खूप चांगले रिझ म्हणजे वैज्ञानिक सुद्धा कारण आहे. म्हणजे ज्या वेळेला हा संदेश आहे. म्हणजे भारतासारख्या देशामध्ये खूप छान पद्धतीने संस्कृती अ स काय? तेस फंक्श हा संस् कृतीमध्ये अ जसं अ काय फेस्टिवल्स आहेत तसे आपल्या अ त्याच काही ते कारण आहे पाठीमाग एक का म्हणजे आपल्याला बाबा दिवाळी दिवाळीच्या वेळेलाच मसाले पदार्थ का केले खाले म्हणजे खाल्ले जातात त्यावेला जास्त वगैरे खाण्या आपल्याला इच्छा होत असते का मजि
आणि वातावरण देखील नाही वातावरण देखील तसे असते वातावरणला सुटेबल असे हा वातावरणाला सुटेबल असे आप आपले हे सण असतात. जेणेकरून आता बोलतो आपण कि मकरसंक्रांत - मकरसंक्रांत दिवशी असं असतं की ती म्हणजे थंडी संपून ह ऊन आलेलं असतं. तिळ आणि गुळ हे दोन्ही उष्ण. उष्णतेवर म्हणजे मा
माल माल करू शकतात, हा तिळगुळ होत आणि आणि आपण त्या त्याच वेळेला काळी सुद्धा कपडे वापरतो ना काग घालतो, ज्यानेकरून आपल्याला हा उन्हापासून हा थंडी थंडीत आपल्यालाते उष्म मग उष्म होतात.
हा म्हणजे काह ही संदेश असे म्हणजे का अ सण अशे असतात की, वेगवेगळे संदेश देऊन जातात. आता होळी बघा आता आपण होळी ज्यावेळी साजरी करतो त्यावेळी असे म्हटले जाते की रावणाला आपण जाळतो कारण रावणा सीतेचे अपहरण केले जाते. केलेले होते. सॉरी मग त्यामुळे आपण त्याला दरवर्षी जाळ तो. आणि वा ज्यावेळी आपण होळी पेट वतो तेव्हा आपण पाया पडतो आणि आपल्या मनात जो वाईट विचार असतो किंवा वाईट प्रवृत्ती असतात तो आपण नाश करण्याचा किंवा म्हणजे त्याचा तो खतम म्हणजे संपवण्याचा प्रयत्न करतो आपला वाईट विचार नकारात्मक असलेली शक्ती सर्व पण त्यापुढे म्हणजे त्या अग्नीमध्ये नाश करा करायचा अस तो अस बोलतात आणि तिथून मग चांगला विचार सकारात्मक असं बोलतात की होळी देखील म्हणजे आपल्याला काहीतरी शिकवून जाते. त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. म्हणजे वाईट गोष्टी संपुष्टात
हां ज्या काही आपल्या घरात म्हणजे आपल्या मनात काही ती म्हणजे आडी म्हणजे काय तिळगुळ घ्यायच्या वेळेला पण आडी काय मनात असलेली आडी घालवा मग तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणा म्हणजे माणसाच्या माणसामाणसा त्यामध्ये गोडवा निर्माण करणारी हा काही सण आहे ते माणसाना म्हणजे अ हिंदू संस्कृतीमध्ये लोकांना खूप अट आणि आप आपल्यात जो काही एकत्रितपणा किंवा एकता आहे या सणांमुळे किंवा अ अनेक या सणांमुळेच आपल्याला एकता आहे अस मला नक्की वाट ते कारण का
हो कारण वेगवेगळे सण आपल्यात साजरे होतात.
हां की आपल्याला अ म्हणजे एकत्र येण्यासाठी किंवा आपल्या मना मनातल्या गोष्टी शेअरिंग केअरिंग करण्यासाठी आपुण पदार्थ मना एकमेकांना देतो त्यामुळे गोड वा वाढतो म्हणूनच हिंदू संस्कृ स्कृति खूप म्हणजे खूप छान वाट ते आणि हिंदू आपण आपण नशिबान आहोत आहेत नशिबान आहोत की हिंदू संस्कृतीमध्ये आपला जे या हिंदू समाजामध्ये आपला जन्म झाला आहे.
हो आता तुम्ही बोललात की वेगवेगळे संदेश देऊन जातात जस गुढी पाडवा असू शकतो नाग पंचमी रक्षाबंधन, रक्षाबंधन हे आपल्याला रक क्षामचे भाऊ बहिणीचे अतुट नाते संपवते जन्मास जन्मास अष्टमी, गणेशोत्सव, होळी मग कर संक्रांत, दिवाळी दसरा असे वेगवेगळे सण आपल्या म्हणजे, संस्कृतीत साजरे केले जातात ते सर्वच सण आपल्याला संदेश देऊन जातात, किंवा काहीतरी शिकवून जातात, हां! आनंद देतात नातेवाइका म्हणजे नातेसंबंध दृढ करतात आणि आपल्या सर्व नात्यात गोडवा निर्माण होतो, बरोबर ना.
हो मॅम नक्की हो, हो खुच खूप छान मॅम अ
हो तुमच्या सोबत म्हणजे सण उत्सव बद्दल बोलून, खूप छान वाटलं तुम्ही
हो तुम्ही सुद्धा खूप छान माहिती दिलीत हहः हो, तुम्ही पण तुमची खूप आभारी आहे थँक्यू! चला ओके, बाय हा ओके, ओके हा बाय.